नेत आवर ह बोलू
हॅलो
से हॅलो येतो आहे आवाज हॅलो
हो थांबा ठेवायचं आहे ते हॅलो
येतोय आवज?
हॅलो! हॅलो येतोय मला आवाज
ह येते का.
हो का तुमच येत नव्हता अगोदर. हो हो आवरलं.
हो.
जेवण वगैरे. झाला बघा.
नाईनई तुमचं.
हो झाले, आताच मुलं आले तेव्हा जेवन
हॅलो!
हो म्हटलं जेवण झालं आमच आलं मुलं आले त्यामुळ. हो दोघ पण हो त्यामुळे म्हंटलं थोड्या वेळाने करावंह.
हा फेसबुकच मी वाट बघत होती तुम्ही म्हंटलं मी करते का
हो ट्राय केला होता पण तेव्हा लागलं नाही म्हटलं मग थोड्या वेळा हम्म तुम्ही लय उशिरा जेवण करता.
नाही लवकर करते, पण मग आज. आज नाश्त्या
हो का आमच्याकडे नाश्ता नाही करते, आम्ही डायरेक्ट जेवण करतो.
ह हम्
ह ह
ह
हो
सगळ आवरून झालं होतं, भांडी वगैरे,